हो ते काय करत आहात?
काय नाही बघा हाय बसलेय. तुम्ही काय करताय?
हॅलो तरा फिरून आलो बघा आत्ताच म्हटलं रीकाम होतो आज दिवस भर म्हटलं घरात काय गमेना ना म्हणून बाहेर फिरून आलो थोडसं.
होय होय आता वातावरण पण बघितलं न कसं झालय.
अ मगाशी पावसात झालं होत अचानक म्हटलं शांत आहे तो तोपर्यंत जरा बाहेर मस्त गार हवा सूट
होय होय होय पाऊस आता आता चालू झाला आमच्याकडे पण पाऊस वगैरे चाललय बघा आता काय उन्हाळा सम ला म्हणायचा आता.
तीन दिवसात आणि असं कडक ऊन पडत की हैराण करून सोडतो.
होय होय ते तर आहेच. भरपूर अ ह्या वेळेस तर भरपूर होत तापमान.
असं झालंय की आम्ही आम्ही जिथं कामाला जाय ना तिथे अर्ध अ जो एरिया आहे हा स्लॅबचा आहे आणि अर्धा एरिया असा पत्र्याचा आहे तर आम्हाला त्या अकाउंट डिपार्टमेंट मधून कधी कधी बाहेर बस. होतात ना त्रास. कुकरची कस. त वाप निघते ना तसं आमच्या अंगातून खुप पाणी निघत अस.
बघा कि मग ओ पत्र्याच जेवढं हे. करेल ना म्हणजे पत्राच्या खाली जेवढं राहचिला तेवढच जास्त त्रास होतेय असं आहे ते लई कामाच्या ठिकाणी तर लई भरपूर त्रास होत असेल.
हो बाकी काय म्हणताय आनी
काय नाही बघा मुलगी हाय आता झोपल्या ती. मन म्हणलं आवरूया बघ. वगैरे
माझं मी मगाशी त्यावेळी घेऊन गेली ते थोडं बाहेर.
हा हा हा होय बोलले हा होय होय होय ते. आत्ताची मुलं तुम्हाला माहितच आहेत की किती वाांड आहेत आणि किती दमवत.
जमतात आणि काय बोलय आपण बोलाय गेलो तर त्याच्या पुढच्या पण चार गोष्टी सांगतात.
होय होय ते ते तर आहेच मुलांच्या मुळ तर आता ते काय नाही घरात एकटी मी एकटी ती हँडल करते तिला मग कसं करायच सांगा.
आमच्या घरात एकटीच मुलगी आहे पण ती कमीत तुम्ही आमची जॉईंट फॅमिली आहे ना. कमीत कमी चौदा जण आहेआम्ही तर चौदा जणांच्या मध्ये ती एकटी सगळ्यांनासूबैदा काय त्या त
होय. मुली सगळ्यात मुलांन मुलान पेक्षा पण मुली लई म्हणजे लई ऍक्टिव्ह आहेत आणि एवढं स्मार्ट आहेत म्हण
ह तर मोबाईल वर ते जे शब्द असतात ना ते ऐकून आता ती बोलायल्या ती हिंदी बोल ते आम आमच्यासोबत मग मी कधीतरी बाहेर आलो ती बाहेरून कुठून तरी लगेच म्हणते मेरे पापा पा आये.
हम्म हम्म आता पण कस झालं माहितीये काय स्कूलमध्ये पण सगळ्या भाषा शिकवतात ओ. म्हणजे हिंदी, इंग्लिश, मराठी त्यामुळे ते का नी एक एक मदी मराठीमध्ये डायरेक्ट यांच हिंदी चालू होतय.
हा आणि आता काय करतात मुलांना सगळ्या मोबाईलची जी सवय झाल्या ना लहान मुलांना ते थोड तरी त्यांच्या कानावर पडलेले शब्द असतात ते लगेच कॉपी कराय बघात
होय होय होय ते मात्र खरंय आणि त्यांनी काय पण असू देत कॉपी करतात आणि लगेच बोलून टाकतात लगेच आपल्याला आपण शिकवलेला पण नसतय.
ते आ तुम्हाला कधी काय बोलायचं लगेच त्यांना समजालय आता.
होय आता काय करायचं मुलां च लई हे येत आणि आजकालची मुलं तर एवढं जनरेशन पटकन पुढ गेलं की लई शार्प आहेत.
आपल्या ते सुद्धा ऐकायला नवल वाटते कि लहान पहिलं लहान मुलं एवढे स्पीड ऍक्टिव्ह नसायची तर आता हे जे जनरेशन मध्ये जे स्पीड मध्ये चाले ना ही मुलं सुद्धा त्याच स्पीडनेच आहेत.
होय होय होय ते आता काय म्ह शिकवायच लागत नाही त्यांना.
आपल्याला काही गोष्टी माहित नसतात ना त्या गोष्टी ते आपल्याला सांगतात.
होय होय होय आपल्याला सांगत अजून काय माझी लहान आहे दीड वर्षाची आहे तरी बोलते सगळं बाबा आई
हा हा ती आता तीन वर्षाची आहे पुढच्या महिन्यात तिचा वाढदिवस बघा आता तर तीन वर्ष बरोबर पूर्ण होतात. तीन वर्षात तिला आता सध्या इंग्लिश आमच्या सोबत बोलत्या कधी कधी
हा
आणि दिल्ली बोलते. मराठी तर कुठ जरा सुद्धा अडकत नाही ती बोलण्यात
हम् बघाकी
तिला परवा आम्ही असंच एकदा काय झालं की, टी व्ही आम्ही जिओग्राफी लावून बसलो होतो आणि समुद्रातली सगळ ते दाखवत होते मासे वगैरे,
हा
तर आम्ही ती असंच सांगितलं की, पिल्लु हे बघ समुद्र आहे आणि समुद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे वगैरे असतात शंख, शिंपले असतात तर एक दिवस असा आला कि ती न ते बघुन, अ बघायची आवड लागली ना, ते नॅ नॅशनल जिओग्राफीचा आणि तिथुन ती जी जशी आवड झाली होती, तिला चार पाच दिवसाांन ती म्हणाली कि, मला समुद्र बघायचा आणि मला समुद्रान न्या. तर अक्षरशः सांगतो पंधरा दिवस रोज रडायची ती, सकाळी उठली कीनी झोपेतून तर ते जिओग्राफीमध्येे दाखवतात ना की साईडच कस असत बीच ला वगैरे जातात मला तसं जायचं आणि मला न्याय य म्हणुन
हा बघा की, मग
आम्ही तिच्यासाठी तीन तीन दिवसाची सुट्टी घेतली परत आणि इथून गणपतीपुळेला गेलो. आणि जाताना पण असं गेलं की तिला ते समजावं की बाबा सकाळी उठल्यावर समुद्र बघायचं असतोय. ना आम्ही त्याच्यासाठी समुद्रकिनारी रुमघेऊन आदल्या दिवशी जाऊन राहिलो होतो रात्री,
बघा मग,
आणि तिला ते बघितल्यावर एवढं खुश झाली. कि तिथुन येतान, आल्यानंतर म्हटलं समुद्रात गेल्यावर कसं वाटलं तुला,
हा.
छान वाटलं. आता आपण तर ते बाजू काय म्हटला. व्हय व्हय आता परत जाय का गन
दुसऱ्या समुद्राकड जायच एवढी मुल हेत काय दाखवाल ते पाहिजे असत. ते देना.
ह लई हेत मुल शार्प लई त आता त काय त्यांच्यासवे जेवढ सांगाल तेवढ कमी ये
काय म्हटलाग्य.
होय काय नाही बघा काय निवांत हे. तुम्ही काय करताय. म्हणजे जॉब वगैरे काय बिझनेस हाय तुमचा काई जॉब
करतो थोड थोड
तुमचा कनी आवाज म्हणजे असथोडा क्लिर येना म्हणजे अस ह हा
मी पण काम करतो थोडस अ त्यास सोबत अकाउंटिंग मी इंडट्रीलाअकाउंटंट आहे.
हा हा हा कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आपल
कौटिंग
इंडस्ट्रीयल हाय का.
हा म त्याच्या मधी कस? जे इंडस्ट्री मधे जे असतातना बिलींग वगैरे सगळ करने. टॅक्स सेशन जीरासटी ची काम ही सर्व करून घेतो मी पण त्याच्यात कस एक दोन तीन पर माहीत माह्याकडे. त्यांच्या हिते जो स्वता मी हात अकाउंटिंग वगैरे करतो
करताय म्हणजे पावर ब्रूस मधे की फक्त आपल अ इंडश चल मध्ये
इंडस्ट्रीयल मध्ये जास्त माझा फोकसआहे कारण कस हे बाकी अम ते जे हे अशे काही व्यापारी असतात ना त्यांच कसं असत कि कमीत कमी दिवसातून एक पाच सहाच बिलं असतात पण ते सुद्धा त्यांनी काय करतात एक आठ दिवसाने आणि एकदा त्यांच्या च्याऑफिसला जाणे येणे म ते भरपूर लोड पडोत क म ही इंडस्ट्रीयलचं कस वन टाइम झालेल असत सर्व त्यांचं काय समोरच्या पार्टीने एखाददुसरं जी एस टी वगैरे काय पेमेंट केलं नसेल तर त्यासाठी आपण थांबतो
थांबतो होय
त्यांची करून घेणे त्यांना म काय असेल तर त विचारणे त्या गोष्टी सगळ्या होतात आणि काही कीट नसते मोठमोठ्या ह
होय होय ते हा ते तर आहे मी पण करत हो ते लग्नाच्या अगोदर अकाउंटिंग पण मी आता म्हणजे लग्नानंतर सगळ
माझा बश पस ना माझे झाल का मरतय बारावी ला त्याच्यानंतर माझ ग्रॅज्युएशन झालं कम्प्युटर फिल्ड मध्ये बी सी ए ला
हा
आणि त्याच्यामध्ये एम बी ए ज्यावेळी केलो त्यावेळी मी पूर्ण ह्यात घेतलं जे मॅनेजमेंटचं अकाउटिंगचा सब्जेक्ट ते एकच होता आणि ह्यासोबत मी जवळपास दोन वर्षाचा टॅलीचा कोर्स केला होता
हा हा
कोर्स झाल्यानंतर मग मला आमच्या सरांनी सांगितले की एक्सपिरियन्स साठी पहिल्यांदा कराय कुठेही असुदे कारण करणं जोपर्यं तुमच्या हाता खालून जात नाही ना तोपर्यंत त्याची प्रॅक्टिस होत नाही.
नाही तेच तर महत्त्वाचं हाय हा.
असं असायचं आमच्या ते जे बॅचमधली मुलं होती ना ती काय करणार, कि बाबा हा, त्यांचा हे झालेला असायच, अ टॅली वगैरे, तर ते काय करणार डायरेक्ट आपली दोन एक दोन तीन महिन्याचा गॅप घेणार, आणि नंतर करायला बघणार तर त्यांना इंट ट्रेन मधन होत्या.
नाही नाही
कारण ज्या वेळी इंडस्ट्री
आओ तुम्ही टॅली शिकलाय कोर्स मी काहीच शिकले नाही डायरेक्ट जॉबवर सगळं शिकले एक्पिरियन्स मधूनच शिकले
नाही माझ कास झालं मी एम. एस. सी. आयटी शिकाय गेलो होतो एम सी. आय. टी. शिकायला गेल्यानंतर झालं काय की आमच गुरुजी होतीत एवढ्या चांगल्या प्रकारे शिकवायचे ते
हा
अक्षरशः मी कमीत कमी माझ्या नंतर कित्येक मुलांना सांगितलं चार पैसे जास्त जाऊदे पण अशा एका चांगल्या ठिकाणी शिका मी ते आयुष्यभर कधी विस सरणार नाही बाईजे सरांच आसं होत की आम्हाला एवढी स्ट्रिक्ट असायची त्यांच बोलणं वगैरे हुं त्या भीतीपोटी आम्ही शिकत होतो. तर पहिली दोन महिने आम्हाला आसं वाटालत की मी का येऊन इथं आडकलोय एव
हा तस वाटतय ते होय होय
म माझे पुढचे दिवस गेले की आक्षरशा आम्हाला वाट वाटालागल की सर खरंच आमच्याकून किती चांगल्या पद्धतीन ते शी अ शिकवून काम करून घेत.
होय होय होय.
आणि अ अक्षरशः त्यांनी दोन वर्षात आम्हाला एवढं ट्रेन केलं. मी गेलो होतो त्यांनी सी ई टी शिकायला. तर मी शिकून आलो न इंडि केल अकाऊंटिंग.
हं.
बोला.
आता एम एस सी आय टी ला पहिला हां